हॅलो.
हम्म बोल की.
डोकं जाम झाल नाई तुझ सुमे?
नाई.
हम्म. तुला डोक कुठ हाय म्हना.
दरवाजा खुल्ला हाय न तो? हां. होय. अन ती पोरगी नाय काय वरते? ती चसमिस हाय बरं पा त ते साईड
आत्ता मला काय माहीत पातळ? बाई काय मी मला माहीत नाही येवढं.
आग ती बाहेर येऊन थांबेल ना. ती व्हय ती, ते मंगळसूत्र हाय बघ.
हम्म नाई आता मला काय माहित ता
किती वेळ बसते ती.
कुठंच आली नव्हती.
मी म्हंटल पण ती एक नंबरला बसत्या म्हणून इकडं पडद्याच्या साईडला.
नाही माहित बघीतल नाही.
अग तिच्याकड करंट पुस्तक आहे चांगलं. हा आतल्या बाजूला.
माहित नाही आतल्या बाजूच कोण?
हम्म त्यांच्या संग कनेक्ट हाय वाटतं ती पोरगी.
कुणा संगट? होय!
हम्म.
हम्म हम्म. मग काय म्हणालतेस, मग काय म्हणतेस तु?
म तेेच की तेन हा, म्हणजे काय त्याने एकसारख तरी करत असणार.
ती पण कर्नाटकच असल गं
काय माहित
त्यांच्या जा पाहिजे आपलं बघ बाई
रेल्वे चालली. रेल्वे
यी कसली होती गं ती कुठली होती वंदे भारत तर नव्हती
पांढरी काय माहित कसली,
कसली होती नाय भारी होती.
हूं
पप्पा ना फोन केल
अ रिंगावर रिंगावा लागल्या जरा दम नसतोय तुला
तुला तू बोलतं होतास म्हणुन बोलतो.
हो जरा अभ्यासच काय तर बोल म्हणा मस्त बैकी
तू काय केलंस अभ्यास
मी पण महाराज अकरा बारा पान वाच हॅलो
इंग्लिशचं किती लेक्चर इंग्लिश केलंस
दीड
हम्म
त्याल ते ते एक लेक्चर बघितलो
म अजून
ते आपल्याला होता ब तेव्हा म्हातारा ते गते स्वराजगज मधलं तिच
हम्म कपिल सरांचा
हा कपिल नव्ह ग हा
सब्जेक्ट सांग मी सांगतो कुठला सर
हे ग ते
मग कपिल सरांचा हाय की आण ते दे रात काय म्हणले अंदे काय माहिती बाय
त्या अभ्यासाच बोल ह त्याच एक लेक्चर बघितलो म ग
जी कीलस चागलं शिकवतात सर
शिकत आहे तर लई विडिओस गेलाय तेन हा. असं वळी असं विचारायचं काय नाही टॉपिक टॉपिक नुसारचं काय ग पाचचा क्लास, पाचचा क्लास, पाचचा क्लास बाजप भरल्या ग तोडलं केेले.
ते सांगेल की मग अशी काय केलीती?
काय सांगायचा तुम्हाला नुस्ता इंग्लिशचा एक दीड लेक्चर केलं म्हतीय.
अण्णा राउटी वाजलो जरा
जरा मग केवढं असेल?
लक्षात नाही मजा नाही आता.
मग काय करतेस तू?
वाच आणि जर चिक्की वाचणार होतो तर कधी जस ते पुरी ना जगु आणलीय त्या सरांनी त्या अ त्या फोटोग्राफरचा फोन आला.
ह आता उद्या बास ना इकोनॉमिक्या हे ना प्लेलिस्ट असते बघ त्याचा टॉपिक आहे आणि करंट अफेयर्स पण सांगायला पाहिजे. कारण त्या प तुझ चांगलं कुणाला तर विचार काय त्या दोन-तीन पैकी
तुझा बाकीचे कोण नाय बाई.
काय रे
हम्म नाय आहे.
आणि तिच्या नोट . मिळेल काय उद्या?
तेय तु ककुडीन असतं काय बाई?
चार लांबडलाय वेय लागला बाई. हो दाय पाच दिवसाने आपण जे बोलतो की नाही ते करायची हिंमत असते तर बोलायला.
अगं मी काय म्हणलो तेन अगं आईक आईक तिच्याकडे हाय ती पि पी डी एफ हाय तिच्यायकडे ते म्हणाल तो मी
पी डी एफ कसल्या मोबाईलवर?
हम्म नाही. अ पी डी एफ मोबाईल असणार कशावर असणार?
तसलं काय म मोबाईल नाय मिळत. तेच की
हम्म.
मला वाटत मग काय म्हणलीस तू बिन मोबाईलचा
अगं तेच तेच फिंट मारून घ्यायच ग
तू केवढ्या मरणारच मारून मारू
म स्नील पण प्रिंटच मारून भेटला के
मग आता गेली त्याच्याकडनं पीडीएफ कसल्यानेवरते ते बघूया मग आणि मग महाराष्ट्रने ठरवूया
विच सांगू तिला एक विषयच कुठ तर सांगू तू पहिला हम्म ये मायंद रडव बस्तला
होय तुला तसल्या काय नको ग तुला नको ते उत्तापती लागत्या ते लगेच कराय तुला जमतं कुटलं पण अभ्यासाच्या नावानं कायम काांग मलाते तु
करत नाही मी
नाही करत तो आब्यास पाहिजे तस अभ्यासच करत नव्हतते का बघता काय माहित वर वरच
अरे
एक सब्जेक्टच तर कुठलं चालू केल्यास काय
मिग्लीच केलेन
नुसता इंग्लिश नुसता इंग्लिश तेवण
सांग की मी करतो मला सांग की मी करतो
काय करतो कुठला एक सब्जेक्ट घे की वाचायला चांगल त्यातलं कायतरी पॉइंट त्यात नाही तुला ते
मग ते वनरक्षेचं वाचतोस ना पुस्तक?
त्यातलं कधी एखादा टॉपिक डिस्कस कर बघू त्यातला कुठला तर, सांगितलीच मला ह ह पॉइंट असला आहे तसला आहे.
प्राणीचीच माहिती आहे फुड फूड.
कुठल्या कुठल्या टॉपिक वाचल्यास त्यातल
टॉपिक कुठे आहेत. बाई तेच पहिला ते ते मम अभयारण्य आहेत.
एवढं का झिट आल्या गत करल्यास तेजल. अभयार म बायार आभयारण्य वाचल्यास तु नुसता.
नाही ते मॅप काढलोय नुस्त वाचलोच की म काय पाठ करत्यात.
नाही वाचल्यास, म ते अभयारने वाचायला एवढा केवढा वेळ लागला तुला फक्त आभायारण्याच सांगाय लागल्यास मग तेच की फक्त आभयआरण्याचच सांगायला लागल्यास तू म पाच मिनट लागत नाही त्याला वाचायला दहा मिनिटं लाग लई तर लई
उम्म होय होय.
बरं मी करत नाही अभ्यास पुढे सांग काय करू आता
कारत नाहीस तर म्हणजे विचारल्यावर करत. नाहीस म्हण त्यास आहे म्हणजे विचारन म्हणून तुला
हाई शपत
केल्यास ते सांग मला काय केल्यास ते सांग काय करत नाहीस ते सांगु नको. केल्यास ते सा
सांगितल किती ते त्या पुस्तकातलं ते बघ दोन दिवस झाला वाचलो नाही मी
थांब ह दहा मिनिट झा द्या एक मिनिट थांब.
ह.